बोल ना ग
आज मी तु तुम्हाला शिवाजी महाराज बद्दल सांगणार आहे
अ बोल ना ग
अ आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स संपूर्ण जीवनपटावर चर्चा करणार आहोत त्यांचा हा प्रवास ऐकण्यासाठी आपण दहा मिनिटे वेळ काढून ते पण कमी पडेल पण तरीही आपण त्यांच्या इतिहासाचे प्रमुख टप्पे नक्कीच जाणून घऊ शक
अगदी बरोबर शिवरायांचा इतिहास म्हणजे केवळ युद्धाची कहाणी नाही तर तो एक व्यवसाय संसार आणि राष्ट राष्ट निर्मितीचा महान विचार आहे राहुल आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे सोळाशे तीस च्या सुमारास काय परिस्थिती होती तिथून सुरुवात करूया
हो नक्कीच मारजांचा जन्म कधी आणि कुठे झालं हे मला आधी सांग
बरं मी सांगते छत्रपती शिवाजी महाराज जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर ज जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचा आई जिजाबाई आणि वडील शिवाजी राे भोसले शिवाजीराजे हे विजापूरच्या आदिलशाही एक म्हधवार सरदार होते
वा मग शिवाजी महाराजांच्या बालपणीचा काण कसा गेला कारण शिवनेरी तर मुघल आणि आदिशच्या धोक्यात होता
बरोबर त्यामुळे शिवाजी महाराजांनी जिजामाता आणि बाल शिवरायांना सुरक्षितसाठी पुण्यात पाठवले जिजामातांनीच शिवरायांना रामायण आणि महाभारतातील कथा सांगून पराक्रमी आणि स्वाभिमानी बनवले त्यांची शिवरायांच्या मनात हिंदवी स्वराज्य स्थापनेचे. सपन पेरले
हे खूप मोठे स्वप्न होते पण त्यांच्यासाठी तरच हे खूप मोठे स्पने होतेय पण त्यांच्यासाठी तर खेण्याची आणि किल्ल्याची गरज होती ना महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला
अगदी लहान वयात वयाच्या अवघ्या सोळा व सोळाव्या वर्षी महाराजांनी सोळाशे छेचाळ मध्ये पु पुण्याजवळच्या तोरणा तोरणा किल्ला जिंकला.
हु
यानंतर त्यांनी कोण्णा सिहंगड कोंडाणा सिंहगड आणि रायगड. हे किल्ले ही आपल्या ताब्यात घेतले.
अरे वा वयाच्या सोळाव्या वर्षी इतका मोठा पराक्रम. मग आधीलशहाणे काहीच कारवाई केली नाय.
नक्कीच केली आदिलशहाने शिवाजी महाराजांना अ अटक केली पण महाराजांनी चतुराईने मुघलाशी संम र्कदु साधू वडिलांची सुटका करून घेतली त्यानंतर महाराजांनी विजा विजापूरच्या बलाढ्या अ अफझलखान खना सारख्या सेनापती तिला प्रतापगड वर धूर चारली
हो अफजल खानाचा वध हा इतिहासातील सर्वात थरचा प्रसंग आहे. त्यानंतर अवचे औरंगजेबासारखा मुघल बादशाही महाराजांचा संघर्ष कसा झाला. ह
औरंगजेबाने आपला मामा
हो
शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांचा पडावा करण्यासाठी. उ उरातन का पुरातन पाठवले पुण्यात पाठवले. शाईस खाण्याचा ला लाल महालात राहत होता तेव्हा मा त्यांनी एका रात्री छापा टाकून त्याचे बोटे कापली त्यानंतर तर त्यांनी मुघलांची आर्थीक नाडी आवळण्यासाठी सुरज थरावर यशस्वी स्वारी केली.
अच्छा. एक मिनिट.
बा
हे ऐकून अंगावर रो रोमाचे उभे होतात. म इतकी मोठी मुघल सैन्य तरीही माज यांना कसे हरवायचे?
सांगते मी एक मिनिट.
खना. ऐ
महाराजांच्या उद्धीनेतील गणित. बस खाळीव ना यार. गनिमी कावाय म्हदात डोंगऱ्या दऱ्या आणि किल्यांचा उपयोग करून ते शूरव.
ला.
शत्रूवर अचानक किला करायचे परंतु मुघलांचे अफाट सैन्य आणि राजा जण जयसिंह. यांच्या आक्रमणामुळे राजांचा पुरंदरचा तह करावा लागला.
अरे वा मग महाराजांनी आपले किल्ले परत कसे मिळवले? तर तर तोह मोडला का?
सांगते मी.
सांगा.
सध्या मी जेवण करत आहे आता. हळूहळू सांगते मी तुम्हाला माहिती. तहानुसार महाराजांना तेवीस किल्ले मुघलांना घ्यावे लागले पण महाराज गप्प बसले नाही. त्यांनी मुघलांना चकमा देत आग्रा येथील औरंगजेबाच्या दरबारात जाऊन स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर स्वराज्यातील किल्ले
हम.
किल्ले परत मिळवण्यासाठी त्यांनी कोंडणा सिंहगड जिं कला तानाजी मा मालुसरे यांनी त्यात प्राणाची आहुती दिली हा रा हा खूप भाऊक प्रसंग आहे मग सॉरी.
ह हा खूप भावूक प्रसंग आहे मग महाराजांचा राज्याभिषेक कधी? आणि कुठे झाला?
सांगते मी इथे.
लावायची वाटी घेतली का?
हम्म.
सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड येथे महाराजां अत्यंत दिमाखात रज्जाभिषे एक झाला ते छत्रपती झाले हिंदवी स्वराज्य अदि कृतीच्या अस्तित्वात आले.
हा. दहा मिनिटाचा हा संवाद आपण शिवरायाच्या जीवन कार्याचा घोषणा घेतलेल्या महाराजाची प्रसंगे कसे होते?
महाराजांचे प्रशासन खूप अ शिस्तबद्ध होते. त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. त्यांनी सागरी अस्थीमाचे रक्षण करण्यासाठी जलदुर्ग बांधले आणि मराठा आरमाराची नेवी स्थापना केली. शेतकरी आणि प्रथेला कधीही त्रास होणार होणार नाही अशी त्यांची काळजी होती.
म्हणूनच त्यांना जनतेचा राजा आणि रयतेचा पालक म्हणल्या जातात. तीन एप्रिल रोजी एकोणीसशे ऐंशी रोजी महाराजांचे निधन झाले. पण त्यांचा विचार आजही अ अजमार आहे.
अगदी बरोबर त्याचा हा विचार त्यांचा हा विचार हाच विचारा आणि आदर्श आपल्याला विकिपीडिया वर त्वरित वाचायला मिळेल. हा इतिहास केवळ वाचण्याचा नाही तर आचरणात आणण्याचा आहे.
मी तुम्हाला दोन मे निटं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी बद्दल सांगते
ठीक आहे
महाराजांचे पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला
अच्छा
त्यांनी नंतर सोयराबाई मोहिते पुतलाबाई पालकर सोयराबाई मोहिते पुतलाबाई पालकर सकरबाई गायकवाड काशीबाई जाधव आणि अ सगुणाबाई शिंदे यांच्याशी विवाह केला त्यांचा विवा विवाह ही गुणवंती बाई इंगडे यांनी लक्ष्मीबाई विचसारी यांच्याशी झाला होता साईबाईनी एक मुलगा संभाजी सोळाशे सत्तावन्न ते सोळाशे एकोणनव्वद आणि सोयराबाई यांना राजाराम सोळाशे सत्तर ते सतराशे यांना जन्म दिला याशिवाय महाराजांना काही मुलं होत्या तोरणा किल्ल्याची पहिली लढाई कशी जिंकली ते सांगते
बरं
सातव्या शतकात सामान सामान्यतः गडावर किल्ल्याच्या हातावर राज्य होते असे मानले जात होते या वस्तुस्थितीमुळे
एक
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देश प्रदेशातील अनेक किल्ले गाजीब केले आणि काही नवीन किल्ले बांधले प्रचंड गड ही छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केले आणि त्यांचे नाव बदलून तोरण ठेवण्यात आले तुम्हाला ह मा माहि ऐकून काय वाटले
मला ह माहिती खूप आवडली तुमची
हम्म वया त्यांनी वयाच्या सोळा्याव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी अ स्वराज्य स्थापनेचे निर्माण घेतले होते हे तुम्हाला माहित होतं का
नाही आता तुम्ही सांगले म्हणून माहीत झालं
हो ठीक आहे
ठीक आहे ना
हा हो